हॅलो
हा शारदताई बोलत
हो बोलती आहे येतोय आवाज
नमस्कार मॅडम
हो नमस्कार मजेत आहे काय म्हणताय
काही नाही हे काय पोरांची रुटीन सध्याची स्कूल मधून आलं का आवरा
हो हो आपली धावपळता असतेच नेहमीची माझा आवाजच तसा येतोय हा येतोय आवाज
नाही तुमचा आवाज खूपच कमी येतोय वो
आता येतोय
ह म्हणजे नॉर्मल जेवढा येतो ना तेवढा येतच नाही अजिबात म्हणजे कमीच येतोय तुमचा आवाज
अच्छा बहुतेक माझ्याच मोबाईलला प्रॉब्लेम आहे कारण बरेच जण म्हणतात की खूप आवाज कमी आहे
ह हम काय म्हणता काय केलं होत आज
मग काही नाही पण करणार आहे संध्याकाळी चाललाय पुरणपोळी पोळीस बनवूया म्हटलं
हम्
हम्म पाहुणे आलेत घरी
हो का
त्यांच्यासाठी हो.
बापरे! एवढं पाहुण्यांच्या लोड मध्ये तुमचं काम पण चालूए.
हो हा ह चालेल, सवायला हवायला अस. आ आपल्या बाईकांनाच करावी लागते.
तेच ना आणि एवढं म्हंजे अ ते खूप झालं हो, सगळ्याच गोष्टी मॅनेज करणं नाही शक्य होत, पण करतो आपण. मुलं सांभाळून नाही खरंच नाही म्हणत उगीच, काहीतरी असल्याशिवाय एवढी एनर्जी अशी येच काम जे लेडीज जेट्स ने केलं असतं तर, दोन दोन तीन तास ते ते एका जागेवरून उठले नसते. नाही नाही. मी अजिबात उटणार नाही मला एवढं काम दिलं गेल.
अ आणि हातात सर्व पाहिजे असत मग.
आपण एवढं सगळं करून पण नाही, मग मला हेच राहून गेलं होत, हेच दिलं नाही तू
हो अ.
परत निघताना विचारावं लागत, हे घेतलं का? ते घेतलं, नाही तर न निघ, तसच निघून जायचं. सांगितलं का परत? मी दिलंच नव्हतं म्हणूनच. घेऊन गेलो मग काय म्हणता? सांगा तुमच्या आवडीची एखादी रेसिपी? ह.
आजू पुरणपोळी बनवणार तर त्याचीच सांगते.
हम्.
चालेल तुम्ही मैद्याच्या पीठात बनवतात. कि गव्हाच्या.
आम्ही अ. मैदाच म्हणजे मैदानी नाही वापरत. मी सहसा गव्हाचं पिटच याच्याने गाळून घ्यायचं कप. कपड्यांने. हो आणि माझे ते गव्हाचे पीठ. पुरणपोळीचेच घाऊ असल्यामुळे मला काय एवढं हे नाही येत. पन्नास लेबी ना तर मी पीठ गाळूनच करून घेते. तुम्ही मैद्याचे करतात का? गव्हाचे.
आम्ही बऱ्याच वेळा काय करतो प ते. पीठ असतं गव्हाचं. पीठ ना ते चाळून घेतो. त्यात थोडासा मैदा ऍड करतो.
हा. हा. मग तसं बी करतात ना. काही वेळेस कसं होतं अ मैदाच म्हणजे. तेच पिठाच्या होतील असं नसतं. थोडा मैदा टाकल्यानंतर त्या नाही न नाही होणार राहिल्या तरी. होतात मैदा टाकल्यामुळे. मैदा हे सेफली टाकावच लागतो. थोड तरी आपल्या याच्यासाठी. तर त्या पिठाच. काही खरं नसतं. कधी-कधी होत पण नाही त्या घरातल्या पिठाच्या. असं होत. तुम्ही वेलची पूड. टाकतात का याच्यामध्ये?
हो टाकते ना वेलची-वेलची पूड, जायफळ पूड, एक-दोन चमचे तूप.
पीठया आवाज खूपच कमी येतो बर का मॅडम तुमच्या मोबाईलचा.
हो ना खूपच कमी येतो.
मोबाईल ठरलेला आहे की मोबाईलला म्हणजे येईल म पूर्ण आवाज असा
हम्म.
हे असा आहे. कमी कट
चालेल पुरणपोळीच लागणार साहित्य आहे चना डाळ गुळ
हम्म.
तुम्ही म्हणला वेलची पूड तुम्हीपण टकतात. तस आम्ही पण टाकतो जायफळ अस जायफळ पुड असते. तूप असतं एक दोन चमचे मोहन
आपण जे बाहेरच कवर बनवतो, त्याच्यासाठी गव्हाच पीठ मळलेलं असतं ना ते
हा हा हा.
त्यामध्ये हळद टाकलेली अस चिमुठभर मीठ तेल दोन ते ते दोन ते तीन चमचे
हा हा.
पाणी मीठ आणि पीठ मळण्यासाठी आवश्यक
अ तुम्ही तासभर, तासभर ठेवून देतात का भिजत? म्हणजे वीस एक मिनिटं तरी ठेवावीस लागत तरच ते मूरत आणि तरच ते पोळी चांगली येते मऊसुत.
हो आणि ओला भिजवलेला कपडा त्यावर टाकले जातात.
हो हो हो.
ती भिजवून ठेव एक क ते दीड भज तास भिजवलं जातं.
हम्म हम्म हम्म.
त्यानंतर जे शि अ शिजवलेलं पुरण असतं
हम्म हम्म.
सर्व प्रथम ती चणा डाळ आम्ही कुकरमधनं शिजवून घेतो. त्यात अडीच कप जवळ जशी चणा डाळ असेल त्या प्रमाणात पाणी घेत तो आणि तूप टाकतो आणि त्याच्या शिट्टया करून घेतो
हम्म हम्म.
जवळजवळ उ चणा डाळीला शिट्टया जास्त लागतात कुकरच्या.
ते शिजलेले पुरण डाळी नंतर थंड करून ती पुरण यंत्रात बारीक करून घे
हम्म हम्म हम्म.
नंतर पुरण आटवणं हा एक प्रोसेस असते.
हो हो.
वाटलेली पुरणडाळ आणि त्यात किसलेला गुळ टाकतो किंवा ज्याला हवी असेल तो साखर प टाकतो चवी नु
हम्म हम्म हम्म.
आणि म ते पुरण म ते आटवलं जातं गॅसवर मिश्रण त झाल्यावर त्यात वेलची पूड जायफळ पूड घालत
नंतर पुरण क अ केसं कडई सोडायला लागलं की म बंद करतो गॅस.
हा हा.
नंतर राहते आपली लाटण्याची प्रोसेस
हम्म हम्म.
पीठ घ्यायचं लाटायचं अ त्यात सारण भरायचं
हम्म.
आणि तव्यावर टाकायचं मग भाजण्याची प्रोसेस असते, ती सर्वसाधारण आणि आपली इतर साधी पोळी भाजली जाते, त्याच प्रोसेसमध्ये भाजायची पण तूप टाकून भाजायची.
हो हो हो.
छान होती. लवलू अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी होते हम्म, छान. तुमच्याकडे
छान वाटलं, तुमची रेसिपी बी खूप छान
हम् हम्.
तुमच्याकडे काय करतात. सणासाठी, स्पेशल.
आणि तुम्ही, डाळचं पाणी काढून घेत असाल ना?
हो- हो, डाळीचं पाणी काढून टाक ठेवतो आणि ते सारासाठी वापरतो. मसाल्या सार असतो ना, काळी आमटी.
तरच सार साठी, डाळीच पाणी काढावं लागतं ना? म्हणूनच, आणि तुम्ही ते अशी खानदेशी टाईप तशी बनव म्हणजे कांद्याच्या प खांद्याशी पद्धतीने बनवता का ते फक्त मोरी आणि खोबरे टाकून बनवत ता आमटी.
नाही, आ खानदेशी पद्धतीची मला नाही माहिती, तुम्हाला माहितेय?
ती खानदेशी पद्धतीची आपण बघा जसं, चिकनची नॉनव्हेज खात असाल ना तुम्ही? हॅलो, नाही का? मग आपण जसं असं वाटून मसाला करतो बघा कांदा अ कांदा, टोमाट ट आणि खोबरं हे सगळं भाजून घ्यायच तव्यावर, आणि ते वाटण तयार करायचं. त्या वाटण तर तो, मसाला टाकायचा तेलामध्ये परतल्यानंतर आणि मग ते सार च पाणी टाकायचं. ही खानदेशी पद्धतीतली झाली. आणि तुम्ही कोणत्या पद्धती करता?
आम्ही स का खोबर् अस
हम्- हम.
ह जे कांदा, लसूण, आलं अजून खोबरं, भाजून घेतो कांदा जाळून घेतो, आणि त्याचं वाटण तयार करतो.
अ मग अशीच पद्धत असते. काही लोक भाजून घेतात किंवा जाळून घेतात, काही लोक ते तव्यावर करतात.
त्यानंतर तडका देण्यासाठी खोबर ठेचून घेतो. थोडंस, अर्धी वाटी आणि हिंग आणि ते खोबऱ्याचं तडका पहिल्यांदि तेलाल देतो, मग हे वाटण जे असतं ते त्यात टाकतो.
हम्, हम्, हम्.
म्हणजे ठेचलेलं खोबरं असत ना, जाळलेलं आणि ठेचलेलं, त्याची चव
वेगळी येते. दोन्ही -दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने टेस्ट लागतात.
हो
छान मी पहिल्यांदा ऐकली एक अशी - अशी पद्धत मी पहिल्यांदा ऐकली. हे तर एवढी हो एन वेळी, एखाद वेळेस, आमच्या सासूबाई फक्त खोबरं अ करतात, म्हणजे आईकडे ती मसाल्याची होती खानदेशी पद्धतीची, पण सासूबाई तर मोरी अ कोळबाट म्हणतो ना? आपण पाटावर थोडं वाटून घेतात. खोबरं, लसूण त्याची फोडणी देतात. तेलात तडकवले का मग ते बाकी आपले बेसिक मसालेय त ते टाकतात, आणि मग ते आमटी करतात. कि ते पातळ येते. तशी करतात ते, आणि आईकडे तुम्ही जशी सांगतात ना त्याच्यामध्ये थोडस, फक्त ती भाजत नाही. तर तव्यावर फ्राय करतेे, ते कांदे न ते. शालो फ्राय आणि मग करतो. असं. ते भाजलेची टेस्ट खूप वेगळी येते. थोडासा स्मोकी फ्लेवर लागतो भाजल्याची. म्हणजे तुम्ही जे म्हणतायत ना भाजल्याची डायरेक्ट गॅसवर कांदा त्याची फ्लेवर एकदम छान लागतो असा हॉटेल टाईप म्हणजे स्मोकी फ्लेवर येतो त्याचा थोडसा.
अच्छा.
अच्छा.
बाकी भजी वगैरे असतील ना.
काय म्हणतात? हा हे बेस ए. त्याच त्याच्या शिवाय ते ताट पूर्ण वाटतच नाही. असं आहे. चालेल बोलून छान वाटलं तुमच्याशी मला.
मलाही खूप छान वाटत, आणि निक पुढच्या वेळेला परत एकदा पण अ रेसिपीवरच बोलूया काय वाटतं तुम्हाला,
हो चालेल काय हरकत नाही. चाल, मम्मी सर्व ही पाय चालेल चालेल नक्की की नक्कीच,
पुन्हा एकदा बोलूया चला धन्यवाद. हो-हो,
आपण खेऊ,